हॅलो, कुठ हाय म्हणल?
हाय आता. काय आता. कुठं असणार? हाय, आम्ही पण हाय हॉस्टेलला आहे. आमच्या रूम मध्येच असणार आहे.
दोणच्या मनात म्हतो आम्ही तुमच्या मनात आव.
काय काय कुठल्या कोप कोपऱ्यात आहे काय म्हणाल्या?
तुम्हाला माहित आहे का तुमच्या मनात आता आम्ही त! तुमच्या मनाल तुम्हाला माहिती तुम्ही आम्हाला कुठलंकोपऱ्यात ठेवलं का कुठ ठेवलं?
आम्ही कोपऱ्यात ठेवतच नाही आम्ही डायरेट आमच्या तोंडाव असते सर तुम्ही शब्द बुडालेले तुम त्याच्या शिवाय जाण पडते बाहेर पडे ल दे.
ब अ र. काय चालय म्हग नाश्ता पाणी काय. साहेब
हाय नी.
हो.
मग कुठे ठेवला?
तुम्हाला कोपऱ्यात ठेऊन चालतय का आ
मग काय आता कोपऱ्यातच ठेवले सगी सकाळी बोलाव म्हणलेलो. सकाळी बोलवा म्हणलेल्यालों बोलावला ए गप एका कोपऱ्यात जा आहे म्हण कशाला बोलवशील.
तस काय सुनायती हात्रण नाही, बरे बोलच काय लाग. घालतो का नाय, काय भावा?
हम हम
नेक्स्ट टाइम त शंभर टक्के तुला बोलून आलेला तुला बोलवणार पहिला फोन तुला असणार भावा माझा.
काय बोलणार तुम्हा मी?
काय नाही बाबा, ध्यानात राहिल नाही रात्री काय लगा?
असू द्या असू द्या, आता नेक्स्ट टाईम बघा काय करायच ते?
आन, तुलाच पहिला कॉल असणार भावा.
कॉल असणार म्हणजे तवा रेग्युलर कॉलेज बुडीवनार असलास तर मी भेटणार. कॉलेज बुडविलस तर भेटणार, नाही बुडविलीच तर कशाला भेटू?
अ कॉलेज तर कराव लागेलच भाऊ आता,
हम्म! आता काय एक्झाम आहे म्हणल्या वर करणारस कि तो. तुझ्या वेळीशील वडिलास नी - हा हा हा बघूय आता काय करतोयस घरला गेल्यावर येतस का नाहीयचं लवकर.
आणि सही. आता घरी ना बोत घरी नग घरी आहे का आता का कर सो आम तू. काम चालू ऊस लावालाठ लागल चालू ऊसाची. काम जास्त होईल ना काची पण रे बाघ. तरी मग सेमेकल जाईल गा वगरायची तर मग घरची ग म्हण. आता सेमी झाल्यावर गणपती ननंतर यायचं काय लवकर ह.
होय आता तुम्ही लेट
म बसकट ब आता. समज आता आपलं गेलं. मस्र झा गणपतीला गणपती झालेवरच. पोकड कशाला हा.
मग पंधरा दिवसां लगेच म्हणतात कॉलेज चालू करणार कोणत मला इथं म्हणत होतं एक तारखेला. आणि मग मग परत आणि गणपतीला आणि सुट्ट्या तेरा तारखेपासून. तेरा.
हा मायला तस तस झालं आमचा उघडायला अस मज आता. एक आपलं फर्स्ट इयर आपलं कॉलेज. सलग चालू केलंय लोक सोबतच अ मग आम्हाला ना या लागतला कार ईकी आंग गांडी मी तुलां सोडून दीला बां आमच्यां आत्यांच्या मुलां लां मंग तमलां आम्हांला दुंस तऐक मंग ड खर्च करंपेक्षा मध्यें जाऊं
बरं फर्स्ट इयरचे कॉलेज लवकरं चालूं होतं नाहीं आपलं जसं झालं तरं दिवाळी झाल्यांत तसं तेंव्हा कॉलेज चालूं होणारं बां फर्स्ट इयंरचे
असं आहे म्हंणजे गणपती नंतर चालूं होईलं कां
अरे गणपती नव्हं दिवाळी झाल्यां वरं चालू होणार फर्स्ट इयंर
एवढं उशीरां नाहीं रे लवकचं गिणपतीतं चालूं कुंती असं वाटतं नाहीं शक्यतां हां आपणं खूंप ऊशिरा चालूं होती मंग बरो हमं हंम लग्नं पतूदे मंग जाऊं थंडीबरोबर दिवाळीनंतर चालतं पंधरा सात सात आंठ दिवसं हम्मं बरोबर आहे लेकां
कायं ते एन्जॉय करायचं ते करूंन ये तिकडेचं
हा
कायं जडं करं कारणं आहे लांकी गावांकडे कुठं फिरु देतं नाहीं गावां फिरू देतं नाहींतरे बसं म्हंजे ते कुठं कायं तरं कामं लावचलं म्हंण ते अवघडं आहे आतान चिक्रमालां गांडी घालवतं मामा म्हणलां देतं नाहीं मी चांबी चांबी देतं नाहीं मलां गांडी
कां
मंग चुलतां घेऊन जां म्हणंला ते मलां ती मलां चाबी मलां गांडीची म्हणलं कायं हो तरं म्हणलां तुझं
होयं कां
औणं तोंडलां नां चारदां विचारलं तुझनां नां गांडीलां गांडीलां ते तरडाव्हलां कां मी चाळीस वर्ष झाली डायव्हिंग करतोयं मलान तरी तो म्हंनला एवढं विचारतयं मलां आणि मी तुलां चांवी दिली तू कुठं गांततीलील मलां कुंठल्यारी सायकलीला बेकलीला मलां इकडं वाटतं गलं नाहीं मलां परंत तुझं अ्णा म्हणतीललं मलां कसं पाहणं तुम्हीं कशी चावी दिली त्यांला आतां मलां माझ्यां शब्ध देतं मी म्हणलां हं तुम्हीं बेकारटलां बेरगल प च परा पिश
हां तुलां पणं एकती आहे फोर व्हीलर
फोरविलर ते तरं पणं ती कशी ग रस्तां बारका येतं तेनां कसं असते घेतं नाहीं ती रे गांवा तिकडे कसे आमचे रस्ते मोठे असते तरं रे
हां
इकडचं हायं रस्ता आमच्यांथडे मोठे आहे असं एवं बारं नाहीयं बडपदरवड गांवलं आमच्यां मोठठ रस्तां इथं हां इथं बारक रस्ता तं एवढं गांडी चोड त्यां रस्त्यावर चुडी असते सिंगल डबल गांडी म्हणले वांट मातीय आहे. घरंची त्यांमुळे घंरची देतं नाहीती आतां किती
खरंच कायं
ते खरं टं ते जीसीपी ते चालवांला मोठां ट्रंक ती चालूंन नाहीं काॅट पोचण्यांबाद खरंच सगळं येत ट्रॅक्टर परंत जीसीबी मोठं
मंग आतां मी ऐ मी मोठी माणसं आहेतं तुम्हाला धरूंन राहीलं पाहिजे.
हां अरं मी माझंही बघणं. ते रोत्यांव असते कवां दररोज चा लो वगळा असतं एक अगो चाललं वेगळं असतं फरक आहे ना.
आता घरला गेल्या चालवत असतील किंवा.
चालव ना ह ती बी मिशकडे पण चुलत. वडलांलत अस मिशन बाहेर अस- ते ना मग मग मालंेत नाही तिकर काय विल कागकडे असं वणीच बत डॅक्टर असं बसले ना मागं. त्याच्याटला गीर बारका टाकर होता आणि डम्पिंग मोठा होता. महाग जोडलेला आणि त्यालास उतरला होता. अन त्याला घिर टाकायचा कळ नाही पूर् त्या डाबरून बरूनरं लल पुढे गिर टाकायला. अ ती एकदम घेर पडला ना ह्याला दिस परं खाली पडलं ट्रॅक्टर वर आणि जे माग ते डम्पिंगच टायर आहे. कि त्याच्या मानूवर गेले जागेलाच क्लोज झाला पोरवा अकरा बारावीेला उतो ह मी दन काय?
अररर
मग त्यामुळे पाऊस ना आमच्या घरची त्या री आम्हाला चालू देत नाहीेत नाही कुठं काय नाही.
हा हा
लईच मागलेलं तर का वटर ही घेऊ जाऊ म्हणे नाही तर आम्हाला कोण गाडीला देत नाही. लई भितात आमच्या घरची जिर नगमच काकरारला हम्मम.
तरव म्हणायचं आत्ता आत्ता करणार नाही तर का.
बतेव. क बनगरच्या.
त्यास नाही म्हणाला आत्ता करणार नाही तर कवा करणार.
ते.
तरी बरं तुम्ही इकडे आलच ना घ घरात असतच तर मस्त. म घरात असल्यावर मग फक्त कामच कामच कामच करतंस ह.
अ हे काम वायट होऊन जाते धुऊन जाते जेव काम करून करून. काम
तू आहेयस इकडेच राहा कि घर घर काय राहा इकडे जरा एन्जॉय कर. इकडे आता काढलाता माणूस आहे आहे जरा एन्जॉय कर.
ह. माणूस आहे माणूस बाधा आहे माणूसच काय नाही दुनू बुली नाही माणूस काय दला. माणसाचं काय नाही. गो त ब ना आवाला आहे बघ दुसरे काय आरती. सारख्या तीन दिव काढते तीस दिवस सारख्या तीन दिवषय काढूनयला. रडक सारखं काय त्याला पेलं नंतू बोलवले न. तू आला नाहीन. मग मी च्या गेला र हिथ बोलू मग मी गेलो नव्हतो, नाही म्हटलो दोन तीन वेळा तेला.
हम्म.
ग ते म्हणत ब तुम्हाला दधनधन आहे म्हणला मी चिडले रुसले. मग तुम्हाला डिटेल समजून सांगत असते बोलत अस तू तुम्हा रुड बोलला अस समजली काल.
मग इके म इके म्हणायचं. चहा राहते म्हणायच कॉपी देतोय हे म्हणायचं आता सरळ.
मग आता नाही आता नाही म्हणती मी बी नाही म्हणणार म्हणते. मग तरी काल मग काल काल फण व्हयचा. काल
मी तुला म्हणऊ कस म्हणायचं. का, हा बोल की बा.
काल काय विषय झाला. अ तेम मुळेे बघायला मला चिंटूच मग मी वय पडत होतो, मग फोन लाऊन सुरजला बघायला लावलं कॅन्टीन बंद होतं. मग परत फोन लावाला. पहिलंदा म्हणलं ना काय करायचंय कॅन्टीन उघड बघ म्हणून तुला म्ह ते मी जवढं सांगल तेवढं तु कर म्हणली. मग ती बी बोलणं चुकीच हाय, तसं काय म्हणाच तीन मग. हा तसं म्हटले त्या एकि बरं म्हटल मी थुला फोन लगेच बोलू नाय. मग परत मघार येत तेन फोन केला अजून एकदा काय राहल. म मी म्हटल कँटीन बंद हाय. हा म मी म्हटल ठेऊतू फोन. मग तुला लई घाई झाली आहे म्हणे. फोन ठेवायची मी ह झाली म्हणल म ठोतो म्हणल, लगे ठोला फोन. मग परत मेसेज जरा माझा फोन स्पीकरवर होता आणि तुम्हाला तसं काय बोल्ला रूड बोल्ला. अ मी मीच चिडली, त माही समजू काड. चिडलीय मी, माजी समजू
तेच म्हणायचं.
बग ये मग मग चिडले मी मा समजूत कडे सोडून तो तसं मला रूड बोलनार, रागवला माझ्यावर, अस समान लागली. ममिस सॉरी म्हणली मग परत म्हणतं सॉरीची गरज नाही, मग मी म्हणल म कशाची गरज आहे कशाची नाही म्हणली, मी म्हणल ओके. चालते म्हणलं. ओके म्हणलं परतीने पर शिकला इट्स ओके म्हणली परत.
तू करा घेता मायशी.
अय नाहीच. राहूदे तिकडं एवढं म्ह लगा ये म एवढ मी सॉरी मला गरज नाही म्हणली कशाचीच गरज नाही आत्र मग एवढंच काय मग.
हम्. असं कसं असं कसं चालल.
आ ती बोल त्यांनीच बोलत असते पहिलंदा, मग अता मी म्हणल सॉरी म्ह बर असदे जाऊदे मग परत काय म्हणले. इटसोक मल काय रा काय म्ह म्हटली मी बा ती बाय म्हणली नंतर न. तिला तिला वाटलं की बावा मी बोलल पुढच मग मी बाय म्हणले जा राहूदे म्हटलं.
ग.
हं अर नाही म्हागाय नव्हतर तड्या एवढं काय, लई म्हागाला न्ह ते रे मग राहुदे म्हणल एवढंच
हम्म ह.
तू तो आता कर मेसेज आहे मग.
ह तू कर.
हं काय म्हणु.
काय म्हणायचं हाय रेग्युलर बोलतो तसं बोलायचं.
हा ह.
ह.
बरं
अग तू जर मेसेज केला नाहीस वाटलं ना की तुला लई एटीटय़ूड आहेय ते आहे तुला काहीतरी पाहिजेय ना मग तु कर की मेसेज कधी तर
अ कधीनु सारखं मी मिशेष करतोय. आ सारख मीज करतोय. हा कालतेवढ दोन ती केलता परत दोन तीन केलता तिन. म बघतन कवा, मला वेगळं वाट नाही मी सर करतो हि करत नाय.
हा
ह् हम्म
मग आता पाऊस आलाय.
हा. चालतय मग कुठे तू हा चालतय मग ठेऊ का?
चालतेय, चालते.
हम्
हा.